काय चाललंय
काय नाही आता बसलेय बघा आता स्वयंपाकाची तयारी नाईट ड्युटी आहे तर भिंडी करायची लवकर भेंडीचं करायचं सकाळचं जेवण पण शिल्लक आहे भरपूर आज
होय
जेवलेच नाहीत पण मुलग्याना तर चपातीच खाल्ली नाही मी त्याच्यावरची प पण च चपाती घल्ली नाही आणि हनी लाधी भाऊ एक एकच पुढं आणायचं बाराचं पॅकेट दोन घेऊन आलेत मग मग अशी भूक लागल्यावर आपल्या चहा पाऊ खाल्ली त दोन मिनटला आता काही भूक नाही एवढी असं वेगळं काहीत नाष्ट झाला की नाही जेवण तरी वरडायचं.
आमच्यात तर वेगळा असा नाश्ता काहीतरी असला क नाही आमच्यात तर जेवणच करायला लागत नाही.
मी पण करणार नव्हते पण कसं कुत्र पाळलेलंय मग त्यालाला पाहिजेल की खायला परग मा शिळ घालत नाही त्याला ताज घालत आणि आमच्या शेजारी होते तो वारला ना. मग त्याच एक कुत्रा आहे मग त्या कुत्र्याला पण खाया घालायला लागतय आम्हालाच आपण पाणी म यला गे की ते तोंड बघताय मग न घरून पण चाल ना पण एवढं मात्र आहे. साप निघायला म्हटलं दारात की सावततेचं कुत्रं तुटून पडतंय ते
हा.
रात्रीच्या काळाला जर असं भुकाय लागला आवाज काढून की लक्षात घेत. आलाय कुठ तरी म्हणून दुत या मग तेच मा पाऊस ला मग दुसरीकडच्या दाराला त्यान पोतं भीथ लावून ठेवलेलं. त्या झालंय जीवय त्या कुत्र्यावर असंच लहान होतं मला वाटतं एक चार पाच वर्षापूर्वी असल कॉटवर झोपलेलं दार पण उघडं. तर मी पण शिलाई शोवध बसलेली. आणि शिलाई शिून झाली आणि निवां तसा मोबाईलच घुन बघायला लागलेले. आणि झोपलंय की कुत्रहत मध्ये खट्ट घाली आणि ामण घरात शिरावे आणि हे धाड. न बाहेर जाऊन लागल की भुकाय का ग बा भुकाय लागलीस म्हंटलं. उठून बघ ती तर धामण तिथनं निघाली या हे पडलय की तुटून पहिलं दार बंद केलं अजब तो गडं ठेवायचं नाही म्हटलं.
होय.
तेही असं.
चुक आणि कसय उन्हाळ्यात तरी शक ेतो क नाही नाही तरी शक्यत करून बाहेर. पडायला बघतच.
उन्हाळ्यात आणि कस आता पाऊस पडून गेला की नाही बिळ मुसते ती मग निघ.
हा हा.
आता परवा ती शेजारच्या आली तर तिने संध्यालाच हाक मारायला लाेली अ बहिणी साप नि घालाय ह म्हटलं. त्याच्या मारगा जातो ककाशाला ब
होय आणि आपण कळ काढलं की ने म ते जास्त पिसायला सारखळं करत त बघा.
नाही हथं ती पोरं पकडतात की नाही भीती वाटते मला त्यांची पकडत पण कुठे डोक्याला टेन्शन एक झालं की एक माग असतो या. माझ्या मुलीला कधी दिसत मला पण दिसत नाही मी आल्यानंतर एक दहा वर्ष तर कसलाच साथ दिसला नाही सगळी म्ह ण्याच्या ऊसात फिरते ती जुळीन निघालेली. आपलं काम असायचं घरावर कर्ज आहे म्हटल्यानंतर तर आपण शिलाई काम करायचं बाहेर कशी माणसच नव्हती माहिती अजून पण मला बऱ्यापैकी लोकं ओळखत नाही ती नवीन राहायला आलेली त्यांनी दुकानलाार जातात सारखी त्यामुळे त्यांना सगळी पाठ येते.
हा.
माझी इकड मैत्रिणी आहे का आहे तिच्या्याकडे एक तिया शेजारची चार जण घरं ओखते मीथ एक चार जण दा नाही तेवढच हो. आता झाले जराशी जास्त ओळखी
हा.
पूर्वी कोण नव्हतं शेजारी भारी होतं भांडणं नसायची काय नसायचं. किंवान तु मध्ये असायचं बरोवाच एक जण पूजन करायला म्हटलं बघा आता आम्ही शेजारी येणार तुम्हाला एकट्याला राहून एकट्या उलट असलेलं चांगलं म्हटलं लागत का असं म्हणतय शेजार्याला नाही आता कचरा वगैरे एवढी टाकाता शेजारच्याचं बांधकाम चालू आहे त्यांन तर जागा सोडलेली नाही हे सगळं आमच्या भिंती तव माझी पूर्ण भिंत कलरची खराब झाली या
होय
तर कलर करताना मी किती जीवानं म्हणजे किती ह्याना पैसे आम्ही साठवले आम्हाला माहिती स्लॅब टाकला त्यावेेळेस उडाला आता पण ते सगळं पडायला लागले काय बोलायच सारखं
आणि किती बोलायचं तर आपण तरी त्यांना त्यांच त्यांना कळायला पाहिजे ना
ला पाहिजे रबर प्रिंटिंग म्हणजे रबर कोटिंगचा कलर आहे त्रास नतो हा मग रबर कोटिंगच आहे की नाही मग त्याला पाणी मारलं कि त्याला पापुद्रा धरतोय सगळा कलर निघाला
हा
मग आता काय ते होणार आहे मला द्यायचं
नाईचके
पैसे गेटला नुसता कलर गेला तर त्यांना मी म्हंटलं त्या माणसालाच लावूया घेल पाचशे रुपये हजार रुपयेचा कलरच झाला ते दिसतंय एवढं एवढं सगळे म्हटलं जाऊद्या तीस का पस्तीस हजार त्या वेळेस गेट ला घालवलेली आहे ती मग म्हटलं आपला कलर देऊया पोरगं घरात होत त्याच त्याना बिचाराला दिला मग बघा म्हंटलं दीड हजार रुपयेकडे गेलं कळून पण आलं नाही पहिलं गेट छोटं होतं मग ती शेजारचं गावाला गेल्या कुंड्यात पाणी घातलं असल्या पुरच्या कुंड्या कशा काही चांगल्या येते मग ती मुलगी म्हटली आमचा दादा चढून जायच आणि पाणी घालायचा अगोबाई म्हण वर चढून म्हणजे गेट वर जायला येते की म्हंटली डोक्यातच ठेवलं पहिलं दुसरं गेट करायचं म्हणून मग ओळखीत त्यांनी ते फॅब्रिक स्टेशनवाले आल्यांतर इकडे इकडे लावायचं का नाही आम्हाला काय कळत हे बघा तुमच्या करा म्हट मग त्यांनी पूर्ण पॅक करून दिलं मोठच घेटाखंडच करून म्हणजे हे केलं काय करणार मगशी जायला लागल्यानंतर आपण कस गेट टैगेटला कुलूप घात बिंदास्त झोपतो या एकदा तर असं हच्या नाईट म हो आलं गेलेलं म्हणजे आमचं शिलाईवाला उंची नक खूप हटेड गट पूर्ण खाली दारात भरलं मी न आणि बसले शिलाई शिवत आणि हा एकदम डायरेक्ट घरातच गेटचा कसा आवाज आला नाही म्हटलं अ म्हटलं कुठं आवाज येतोय मग त्याची हाईट आहे म्हण परत आणि दारात मुरून घातलेला आणि सगळा काढला म्हणजे म्हणला आवाज येतोय कारण दुसरं कोण तो होता म्हणून काही नाही कायमचा दुसरं कोण असलं पटकन तर काय करळणार आहे आपल्याला
होय
मध्ये एक जण येत होता कुणीतरी जेवाय घातलं होत आणि तो संध्याकाळचा यायचा रात्रीच्या तीन ला एकदा ला आणि त्यांच्या दारात दार उघडण्यात शिवायस घालत बसला आमची पोरं दोन्ही उठून जागी झाली घरातली रात्रीची माणसं कशी दधार उघडतील मग म्हटल्या होत खुळाई म्हणून
हा
म्हणून पण दुसऱ्याच हे होतय ना मग मी गावा डून आले मग बडबडलेच एक दिवस आमच्या घरात म्हटले एवढे डेरिंग नाही कोणाला शिव्या घालायचं कारण आम्ही कोणा खोडच काढत नाही तर पण एक आहे खु पण तो असा कधी तुमच्याकडे पापणी वर करून बघणार नाही असलाय असंच एकदा कोबी मंचुरी केली आणि बहिणी जेवायला देता का हो म्हंटला अरे बा म्ह देवानं माझ्याकड म्हटलं हे विचारलंगत विचारलं
होय एक देव एक प्रकारच देव दारात आल्यासारखं
हो नाही आणि त्याला कायम द्याच चुकी तो घ्यायचा नाही अजिबात आणि त्याच दिवशी मी म्हटलंओ कोबींचुरियन मग अशी जरी म्हटलं अस त त्याला दिला असं खायला म्हटलं आणि भात आम सकाळची तिल्लक होती आम्ही ते खाल्लं की खात नाही फक्त ह्यांनीच खात भात आमट ती पण त्यांनी पण जरा असंच खातात मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठले लवकर आवरलं स्ोय पहिलं ह्याला द्यायचं म्हट त्याला दिलंन एका मैत्रिणीच्याच जाऊन बसले एका तासा ना आले तू हातात जेवण घेऊन वाट बघत बसलाय बरं बहिणी हे खायचं नवं मी म्हटलं अह दादा म्हटलं म्हट तुम्हाला मी खाईसाठीच दिलं होत तुम्ही खाल्ल नाही अजून अ मी तुम्हाला विचारलं नाहीन खाऊ कसं म्हंटलं
हा
यचं का रडायचं मला कळ ना एवढं हे म्हणजे तो खूप शाळा म्हणजे ह इथं तो गाडी घेऊन फिरायचा हुशार होता मग काहीत झालं त्याच्यात त्याच्या डोक्यात हे झालं असं
हा हा
पडतय ना अस असं
होय
तो पहिला पूर्वी फिरायचा पाणी रात्रीच यायचं तर एकदा म्हंटलं काय बाई भीती दाखवते मी असताना कशला भीता आहे म्हटलं हि तर कोण येतय त्यावेळेस ते पण एक बरोबर र म्हणथ रात्रीच कोणी येत एवढे डेरिंग फच कोण नाही इकडं तरी पण भीती वाटतीयच किती
होय जरा तिकडचा एरिया म्हणजे असं हेच आहे सडा भीतीदायक आहे तिकडचा एरिया आहे तरा
नाही सगळी जण म्हणतात आता मी गावभगाला पण राहिला होते तर तिथं आता इथे एक नवीन राहायला आले त्यांनी म्हटल्या हो तिथं त्या कल्याणी बिल्डिंगच्या तिथं मग त्यांची मुलगी वाटत भाजून काहीतरी मेली ह माझी मुलगी ही पोटात असल्यापासून मी त्या भागात राहते म्हंटलं आणि एक रात्र तर त्यांनी त्या घरापासून पंचवटी टाकीपर्यंत शाहू पुुतळा तिथपर्यंत म्हटलं हे मी रात्रभर तिलाच फिरवत होते घरात आणून टाकली की वैष्णववी आमची जागी व्यायची आणि परत त्यांनी उचलून घेऊन जायचे पूर्ण रात्र त्यांनी म्हंटलं तिला फिरवले रात्रभर
माझी फ्रेंड आहे ना तिचीी मम्मी सुद्धा तिथेच कुठेतरी राहायला आहे एक नंबर गलीत की दोन ग दोन नंबर गलीत असं काही तर राहायला आहे तिथेच.
हा हा. म्हणजे असं अड्ं वगैरे ह्याच्यावन लक्षात
गाडेकर म्हणून असं काहीतरी आहे त्यांचं नाव.
माहितीत.
हा.
चार नंबर ला हायटी त्यांनी.
चार नंबरला आहेत काय.
त्यांचाच मुलगा हे करतो. अ काय करतो साप धरतो. हम्म गाडेकर म्हणजे ते भाऊभऊती दोघं तिघे एक जण वड्यावर अतो.
ते काय एवढं माहत नाही.
मते वाड्यावर राहणारी मावशी असेल ती त्यांचा मुलगा काय करतो.
अ मुलगा नाही मुलगा त्यांचं काय करतोय काय माहित नाही एव्हडं. काय मुली दोघी काय तिघे आहेत बघा त्यांना.
दोघ तीघी.
हा दोन आहेतथ वाढत दोन तरी आहेथ वाढतं बघा. म्हणजे माझी फ्रेंड एक आणि तिला अने एक बहीण हाय.
व्हय.
हो.
मग एवढं मग त्यांची हे गाडेकर माझ्या ओळखीतली हायती त्यांचे ते भाऊ असणार आहेत दुसरे. म्हणजे माझ्या शेजारी जी राहणार आहे ना त्यांचं ते मामाच लागत्या ती. मग हिच्या मामाला म्हणजे ती बहीण दिलेली आहे तिला पण एकच मुलगी आहे आणि हित माझ्या ओळ की दुसरा मी म्हटलं ते साप पखडणार त्याला पण एकच बहीण आहे मग आणखीन एक जण मामा तो.
हा.
त्यानि वड्यावर येत काय तर बहुतेक राहाला.
होय. जेवण सकाळी चिकन आणलं होत.
आम्ही आमच पण रविवारची रेसिपी चिकनचीच असत ती पण पौर्णिमा लागणार हाय म्हणून मी आणून दिले नाही.
पण लईच दिवस झाले आणल नाही ना ओ.
नाही आमचं अस रविवार आम्ही चुकवत नाही मग काय आता जेवण करायचं नाही तुम
हा म सुक आणि रसा तरी हाय. मग भाकरी करायचं तेवढं.
मन डबा ला लागणार.
हा मग तेच का डब्याला नाही घेऊन जातात असं नॉन वेज वगर काही तर असलं की नाही मग घरात जेऊन जातात मग डबा नाहीे घेउन जाइत. असं मी शक्यता करून आमच्यात नॉनव्हेज जास्त नसत. यच महिन्यातून एकदा दोन महिन्यातून एकदा असं असतेय.
अरे बापरे आम्हाला लागत सारखा. सगळं खायला लागत तरी तो मुलगा मासा खात नाही मी कस स म मासा तुमं तुम्ही करा तुमचं तुम्ही खावा म्हणते मला काही आवडत नाही.
हा.
पण म त्याला लगेचच वासा आला कि ते उलटीच करायला लागत त्यामुळे ह मग ह्यांच खयचं बंद झालं तेच मुलगीला म्हटलं ते मिळतय विकत ते घेऊन ये आणि खात जा तुझी त तुला आवडतय तर. मग हित आहेत त्यांनी शेजारी केल्या की त्यांना माहिती हे नी पुरगी खाति म्हटल्यावर तिला देतेत आमची आई करती मासेे चांगले मला काही नाही मला लय घान वाटते त्याची.
होय होय हं हं आमच्यात पण नाही खाता मी म्हणजे चिकन आणि अंडी अंडागिरी हे वढं खातोय बाकीचं मटण वगैरे? काही नाही होय.
गावात होत तर मटनच घरमालकीन वरडायची कशाला एवढं मटन घेते ग दोघंच? खायला आणि व सवयचं आहे खायची एवढं म्हटल्यावर तर ते एवढंच खाऊन कसं आमचं पोट भरल.
होय ते तर आहे.
नाही आमच्याकडे पाहुण जरी आलं तरी दीड दोन किलो शिवाय कोण असं हे करत नाही परवा अधिक मासात तर भावानं! एक किलो मटण आणलं तीन किलो चिकन आणलं ती किती हि घरातली आई वडील आणि भावाची दोन पोरं. ह.
कॉल कट होयत. हॅलो.